हो काय नाही तू जेवण झालं.
हो झालं.
आणि त्याच म्हणत होतो ते हा कोरोना हा बोल की कोरोना आलता तेव्हाच काळ वेगंळाच होतं की नाही लई खूप.
हा होय आता ते सांगाव लाग ते ते इंजेक्शन दिलेले बघ कोरोनाचे त्याच ब साइडफेक्ट व्हाय लागत काय मला वाटत वगैरे दुखाव लागलंय थोडं
हो हो खूप जणांचा साईड इफेक्ट होत आहे न्यूजमध्ये पण बऱ्यांदाच आलं.
हो काय मला पण तसं जरा त्रास जाणवते पण काय कळ ना नेमकं काय होते
हो माझ्या नवऱ्याला खूप त्रास झालता इंजेक्शन घेतल्यानंतर त्याला सारखं ऍसिडिटी व्हायची सकाळी उठलं की असं वाटायचं की असं काय तर मळमत आहे खूप आणि आधी त्याला असं व्हायचं नाही त्याच काहीतरी साईड बहूतेक किती एक वर्ष पूर्ण असच होत होत आता कुठे जाऊन ते एक दोन वर्ष त्रास होत आता खूप आता जरा कमी झाले
होय ते तो काळच भयंकर होता कारण
हो दोन हजार एकोणीस मध्ये ते आ आलताना का आणि वाटत नव्हतं एवढे दिवस लॉकडाऊन होणार आणि ते सगळं सगळ्यांसाठी एकदम नवीनच होत ते सगळं
हो कोरोना सारखे महा म्हणजे महारोग म्हणल तरी चालेल महामारी आलेली कारण लोक नुसत न्यूज बघूनच जास्त लोक एक्सपयर झाली त्यावेळेला बर न्यूजच अशा होत्या की एवढी सापडली
आणि आणि कसं लगेच कळत पण नव्हत आणि लगेच कळत पण नव्हतं त्याचे लक्षणे पण एकदम साधेच असायचे ताप येणे किंवा खोकला असू दे म्हणजे अस थकवा वाटायचा डोकं दुखायचं लगेच ते तर काय आधी आधी पण लोक माणसांना होत होत पण त्यावेळी ते झालं की लगेच भीती वाटायची ह आपल्याला की आपल्याला काय कोरोना झालंय काय लगेच
अच्छा म्हणजे कोरोना मधली एक आठवण म्हणजे दोन हजार वीस ला कोरोना आला एकवीसला मेन होता आणि एक वीस एकवीस ला आला मग तेवीस मार्च पासून दोन हजार वस एकवीस त्यावेळेला लॉकडाऊन पडला आणि मग मोदी मोदिजीनी सांगितलं की सगळ्यांनी पाच त्या दिवशी ब्लॉक डे होता आणि सगळ्यांनी सांगितले की ताट्या वाजवत बाहेर उभा राहा
मी गावी गेलते आणि अचानक त्या न्यूजमध्येध्ये असं आलं की कोण जिकडे आहेत तिकडेच राहायचं आणि कुठे जायचंच नाही तर आम्ही अडकून बस बसलेलो किती दिवस तर आम्ही अडकलेलो तर आम्ही परत येत होतो तिकडन म्हणजे मी माहेरी गेले होते आणि तिकडेच अडकले तर खूप दिवस आम्ही वेट केलं की आता एवढे दिवस काय होणार नाही अचानक ते लॉकडाऊन वाढतच गेलं आधी थोडे दिवस सांगितलं मग परत वाढत गेलं तर आम्ही येत होत आणि आम्हाला नुसतं सांगितलं की तुम्ही नुसतं जावा आणि शिक्का घेऊन या हातावर होम क्वारंटाईनचा तर आम्ही गेलो तिकडे हॉस्पिटल जे होतं असं आम्हाला एंट्री देत नव्हते एकाडिस्ट्रिकट मध दुसऱ्या डस्ट्रिकटमध्ये तर आम्ही गेलो आणि शिक्का घेत तिकडे गेलो आणि त्यांनी सांगितलं आता नाही तुम्हाला आम्ही तिकडे आम्हाला अ ए हॉस्टेलमध्ये क्वारंटाईन केलं आणि घरी पाठवलंच नाही चौदा दिवस आम्ही क्वारंटाईन होतो
अच्छा
आणि माझा नवरा तर ते खूप व खूप टेन्शन आत तेव्हा आम्हाला असं अम्ब्युलन्समध्येध्ये घेऊन गेलते क्वारंटाईन करायला आणि त्या दिवशीच रूल्स चेंज झाले सरकारचे की त्यांना होम क्वारंटाईन न देता अ दुसऱ्या ठिकाणी होम क्वारंटाईन करणार त्यांनी चौदा दिवस बाहेर जे पण येत
कोरोनाच्या दिवसामध्ये काय झालं ज्या वेळेला त्यांनी मोदीजींनी सांगितले की सगळ्यांनी च वाज सळ त वाून हा ब्क डे बंद करायचाय आणि दिव सगळेजण बाहेर मजेशीर ताटा वगैरे वाजवत होते पण असं वाटलं
त्या पण तं वेगंच वाटत होतं पण नुकसान पण खूप झालत सगळ्यां हम्
काय झालं ते त्या त्या दिवशी पुरतंच मर्यादित राहिलं आणि त्याच्यानंतर खूप मोठा कोरोना सुरू झाला सांगायचा किस्सा म्हणजे त्यावेेळेला माझे म्हणजे नुसतच लग्न ठरलेलं होत त्यावेळा आणि मिस्टर आमची बघायला आलेली आहे मला त्यावेेळेला आणि त्यांना पण कोरोना झालेला होता आणि हे मास्क वगैरे घालून आलेले होते म्हणजे ज बघण्याचा कार्यक्रम ते पण ते मास्क वगैरे घालून घलते आणि शेवटपर्यंत बिचार का मास्क काढला नाही मी का त्यांना पाहिलंच नाही आणि मग मी शेवटी आमचं फिक्स करायचं होतं लग्न आणि त्यावेळे मीच म्हणले नाही म मला मुलग मग सगळे म्हणजे जरा वेगळ्या असतं ना मुलगा सग ला का बोलायचंय मग मी म्हटल मला बोलायचंय मग मला नंतर ना आमचा दादा विचारला तुला काय मुलग्या सोबत बोलायचं तु्ी म्हटलं काय नाही मला त्याचा चेहरा बघायच होत
बरोबर आहे ना लग्ना जच्याशी आपण करतोय ते तर कोण पण म्हणणारच असं
लग्न इतकं मजेशीर होतं कोविडमध्येध्ये पन्नास माणसं घेऊन लग्न करायचं होतं
लई वेगवेेगळं सगळं झालत आमचं पण तसं मित पण नवीन लग्नच केलत आणि बाहेर गेलते राहायला नवरा आता मला तिकडे घ्यायला आणि आम्ही तिकडेच अडकलो किती दिवस परत येताना आणि त्यांनी परत चौदा दिवस क्वारंटाईन केलं आम्हाला
मिस्टरांना पण आमच्या जास्त कोरोना झालेल्या नंतर ते पण ऍडमिट होते त्याच्यानंतर तर आमच्या लग्नाच्या वेळे खूप जणांना झाला त्यांना झाल्यानंतर आमच्या हे ना नंदूबाईंना पण झाला त्या पण होत्या ऍडमिट त्यांची तरी म्हणजे खूप क्रिटिकल परिस्थिती होती आणि लग्नामुळे जास्त त व्हायरल पण झाला आणि खूप लोकांना कोरोना झाला तेव्हा आम्हाला पण खूप मनस्थि ती खराब होती आमची कारण नवीन लग्ना त्यात हे असं होतं आणि एक सहा महिने ण व्यवथित न्ह म्हणजे खूप वाईट परिस्थिती होती
हो आमचं माझं पण भावाचं लग्न ठरलेलं तर कसं तेक वाटतय ना की लग्न आयुष्यात एकदाच होतंय आणि ते चांगल्यापणाने साजरा व्हायला पाहिजे पण ते कोरोना मुळे आपण माणसं कोणी भेटू शकत नव्हतो. सगळं वातावरणच खूप वेगळ होतं त्यावेळेच मग त्याच लग्न पण असंच आम्ही खूप कमी माणसामध्ये केलं. तर त्याला ते अजून वाटते की माझं लग्न एवढं चांगल्यापणे झालं नाही आठवणी नाही येत ते.
म्हणजे काय झालं कोविडमध्ये आमचं पण लग्न झालं त्यावेळेला खरेदी करायला आम्ही गेलेलो होतो, आणि खरेदी करायला एक तीन ते चारच लोक खरेदी करायसाठी घेत होते दुकानामध्ये आणि ते दुकान आतमधून बंद बंद करत होते, किराणा मालाच पण तसच खूप वाईट झालं. किराणा आपण भेटत नव्हता भाज्या भेटत नव्हत्या म्हणजे लोकांचं दयनयनीय, म्हणजे खूप हाल झालं त्यावेळेला. आ पण त्या च्या आधी पण थोडा टाईम होताना माझ्याकडे वीसमध्ये पण कोविड होता सुरु त्यावेळेला पण माझ मी फ्री होते सगळीकडे कोरोना हो ता त्या वेेळेला मला मी असंच गल्लीमध्ये गारमेंट होतं तिथं बसायला जायचे. आणि ते काय शिवतात ते बघत बसायचे मग त्यांच्याकडे गाऊन परत मास्कचे परत तर शाळेचे ड्रेस मुलांची मुलींची हे यायची त्यांच्याकडे ऑर्डर! परकरच्या असायच्या, मग मी फक्त त्यांचं ते बघून बघून शिकले आणि त्यात तुन मला सगळं आता बघून आलय आणि मी शिकायला लागले आणि मग त्याच्यावर तिथं मी एक सहा महिने कंटिन्यू वर्क पण केल त्याचा पण चांगला मला म्हणजे थोडं पैसे पण आले मला.
हो बरोबर आमचं पण असंच होतं आमचं पण आम्ही पण असं नवीन शिफ्ट तो क्चुलीकडे एका गावात दुस्या गावात तर मी आललं की कोरोना चालू झाला आणि सगळ्यांच बिझनेस वगैरे बंद मग ते खूप आर्थिक अडचणी पण खूप येतात आपल्याला. एकतर खर्च आपला वाढलेला आणि इन्कम कुठनच नव्हतं. सगळं आणि आणि किती जण तर कॉलेजचे म्हणा किंवा दुसरे जण कुठे गावी गेलेले असणार खूप जण अड कुण बसलेले त्यांच खूप हाल झालत.
बरोबर आणि कोविडमध्ये पण कसं झालं म्हणजे आम्ही आमचं त्या वर्षीच दोन एकोणीस वर्ष होत ते झालं आणि आम्ही एम एसी ला ऍडमिशन घेतलेलं होत. आ पण काय झालं एम एससी प्रॅक्ट
प्रॅक्टिकल केल्याशिवाय नॉलेज येत नाही पण शासना
हो!
सगळ्यांची एक्झाम ही ऑनलाईन एमसीक्यू द्वारे घेणार असं जाहीर केलं पण त्याचा तोटा आमच्या खूप झाला कारण त्या वेळेला आम्हाला एम एस सी पास झालो त्यामुळे तोटा झाला शिक्षणाचा पण.
बरोबर आहे शिक्षणाचा तर खूपच तोटा झाला. सगळ्या मुलांना ते मोबाईलची पण व्यस सवय खूप लागली त्या ते तेव्हापासन आणि सगळ्यांचं जे घराच ते आपलं दैनिक ते असतं टाइम टेबल ते पण सगळं बिघडलं.
परत कोरोनामुळे सगळ्यांचा हाल हे झालंच पण एक फायदा झाला कि लग्न कार्य हे कमी लोकांमध्ये झालं त्यामुळे लोकांचा थोडाफार पैसा वाचला. पण ज्याला हौस मौज, हौस मौज करायची होती मज्जा करायची होती पण त्यांच ते अपूर्व स्वप्न राहिलं. बिचारी मी एक त्यातली!
हो आणि माझ भाऊ पण! ह बरोबर आहे तेव्हा तर सारखं किती सारखं मास्क घ्यायचो आणि सारखं घालायचो सारखं मास्क घाला सारखं हात धुवायला लागायचं सगळं ते एकदम असं डोक्याला पण असं ताण यायच दिवसभर तेच तेच तेच करायच आणि कुठे जायचं नाही जास्त कुणाशी जवळ बसून बोलायचं नाही
बरोबर आणि कुणाच्या गावामध्ये एक गावला दोन गावला कि लगेच सगळ्या गाव गाव गावी नाकाबंदी करायची तिथले रस्ते रोखायचे कोणाला एंट्री द्यायची नाही असलेले भयानक प्रकार सुरू होते जरा कोण बाधी दिसलं की त्यांच्या घराकडे कोणी फिरकायचं नाही म्हणजे एक बघण्याचा दृष्टिकोन असतो तो खूपच बदललेला होता त्यावेळे काळ आणि खूप असंख्य मा
हॅलो
होईलङौ की नाही हॅलो
हो ना हो आणि एकदा बंद झालं आणि परत पुढच्या वर्षी परत सुरू झालं पण तेव्हा माणसं काय थांबत नव्हती त्यांनी जात होते बिझनेस करायला कारण पैसा तर पाहिजे पैसाशिवाय काय येते कुठली गोष्ट येत नाही घरात
बरोबर म्हणजे कोरोना ही एक महामारी आहे आणि ती कधी बंद पडणार हे सगळे लोक खूप बघत होती त्यामुळे तर खूप असा प्रॉब्लेम पण आला क्रिएट झाला थोडा
त्यांच्यानंतर तर बिझनेसमध्ये पण खूप फरक पडलाय मार्केटमध्ये बघायचं तर कोरोना नंतर
बरोबर म्हणजे
हॅलो आवाज कट हो होत आहे तुझा
अ महामारी आल्यासारखं झालं त्यामु असे रोग
आमच्या इकडे म्हणजे आमचं मार्केट आहेकडचं फेमस आमच्या इकडे म्हणजे रेल्वे स्टेशन आहे किती तरर आजूबाजूच्या गावाचे लोक आमच्या इकडे यायचे खरेदी करायला आणि अजून पण े सुर झा नाही त्याच्यांत आ म एवढा इफेक्ट पडलाय आहे ना खूपच कस्टमर खूप कमी झालं
अच्छा म्हणजे त्यावेेळे एकच रा सुखी माणूस होता तो शेतकरी होता कारण शेतकऱ्या खूप लोक नोकर नोकरी वगैरे सोडून सगळेजण गावाकडे येऊन शेत
शेतकरी म्हण आणि डॉक्टर हॉस्पिटल्स त्यांचच खूप चांगलं मेडिकल मन दुकानं त्यांच सगळं चांगलंच होत त्यांच बिझनेस चालूच होता
तेच म्हणजे शेती हा व्यवसाय त्यांचा चांगला राहिला आणि पूरक राहिला आणि त्यामुळे श कण्याचा पण खूप फायदा झाला
हो आणि जेनी जॉब करतात त्यांचं पण वर्क फ्रॉम होम सुरू होत त्यांच पण काय प्रॉब्लेम आलं नाही
बरोबर म्हणजे त्यावेेळे शेतकरी राजा हा सुखी होता असं म्हटलं तर चालेल
हो हो एकदम बरोबर
हम्म त्यामुळे कोरोना हा कोरोनासारखी महामारी येऊ नये म्हणून प्रत्येक लोकांनी म्हणजे अ आपलं आयुष्य केवढं आहे आणि केवढं राहील त्यामुळे ब प्रत्येकाने आपल्या आयुष्यात नीट नट करावं की समाधानी राहावून जेवढा आहे तेवढा हॅपपीनेस म घालावं प्रत्येकां नेमकं पुढे काय
एकदम बरोबर माणस ओके चल तुझा आवाज कट होतय ठीया चल बाय
हां ठीक आहे